हॅलो हा बोला कि
ते
हा बोला की
हा आताही ब उणतेे
हा बोला
ते मला ते पुलाला सांगितली होती तू ते बटाटू टायनगल काय काय करते
हा शाबू ते ट्रँंगल
घर कस करायचं सांगा काय हच प
अ पहिल्यांदा आप म्हणजे केवढे करणारेस अस तू अडीचशे ग्राम शाबू क कायं अर्धा किलो च करणारेस का?
मला पण म्हणजे जास्त येत म्हणजे आता माणस घर जास्त येत मिनिमम जास्तच करायला लागेल अर्धा किलो कराअर्धा किलोच मी पहिल्यांदच करणार मला काय माहिती नाही अलं मला पुन्ह
तर मग अर्धा किलोचे करा
हं
मग अर्धा किलो शाबू घ्यायचा चीे ते मिक्स तरला पूर्ण बारीक वाटून घ्यायची पूर्ण बारीक करून घ्यायची आणि नाय नाय घालायची नाही कच्चीच हे करून घ्यायची
हा
आणि बटाटू एक चार पाचं उकडत घालायचेत कुकरम ते घालायचंत तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे पूर्ण बटाटी शिजतात मग
अ मीडियम मध्ये घ्यायचं चार पाच बटाटे घ्या हं मिडीयम मध्ये घ्या आणि ते पूर्ण अ जास्त कच्चं पणं नको जास्त गिल म्हणजे जास्त शिजायला पणं नको असं मध्यमा शि शिजायला पाहिजेत बघा
ज्यातं दिन मकू कच्च्यावर असावं साधारण
मध्यम काढायचं हा घट्ट म्हणजे ते आपण ते मुसून तयार करणार आहे ते लय पातळ पण व्हायला नको आणलय घट्टपाड नॊ व्हयालू कसं तयार करायचं बटर शिजून घ्यायचं ना आणि ती मिक्सरला बारीक एकदम पूर्ण असं पीठ तयार करून घ्यायचं शाबूचं
साधूच घरा ठेव तर का
नाही नाही पूर्ण बारीक करून घ्यायची हा आणि मग मिक्सरला बा बारीक केलेली मिरची कोथंबीर जरा अस साधारण आलं जिरं तेन जरा मिक्सरला लावून घ्यायचं
पेस्ट कोणची मिरची मिरची आल् हा
कोतंबीर
हा
ते सगळं मिश्रण तयार करून घ्याच. ् पूर्ण बक पण कर घ्याय म क हे होतायचं अ शाबू मिक्सरला लावलेली होता याची आणि ते बट बटाटो ते मॅश सालकण ते मॅश करून घ्यायचं
पूर्ण असं पा करून घ्यायचा बटाट आणि ते शाबूमध्ये घालाय च त म ते आपण मिर्ची आल अ लसु दोन तीन बारीक करून घेतले ते पण घालायचं
हा.
आणि ते एकत्र माळायचे जोपर्यंत ते एकजीव होत नाही तो पणंत ते जास वे मळायच हो. आपल्याला जर लेस घट्ट वाटालं तर साधारण पाण्यात हात लावून एकदम असं मऊ जरा मळायचं.
हा हा.
हम्म आणि ते झालं तयार की आपण चपाती कशी करतोय
तसा गोल असं आपल्याला जाड पाहिजेल असत तर जाड करायचं असं म्हणजे पातळ पाहिजे असे तर पातळ अशी चपाती करायची. आणि त्या मध हा चपाती टाईप करायच त्याचा मधन एक भाग करायचा आणि एका भागाच म्हणजे असं आपण त्रिकोण कसं करतोय
हा तशे चिरायचं किंवा आपल्याला दुसरा कुठला आकार पाहिजेला असला तर तसा आकार द्यायचा. तेवढाच आकार देऊ शकता अशा लांबड्या कांदा तश्या तळू शकता सा आपल्याला कसा आकार हवा तस आपण देऊ शकतो त्याला कारण मी कायम करते ना असा त्रिकोणच आकार देते ते छान दिसत दिसायला आणि खायला पण खूप भारी वाटतय
हा समोस्यासारखा हा तस म ते चिरायचं आणि एकाकडे त त्याला जास्त तेल लागत नाही एका कडईत असं पा तेल ओतायचं आणि ते गरम करायचं आणि ते कट केलेलं एक एक ए एक पीस अस मंद आचेवर तळून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत पूर्ण अस भाजत्यात म्हणजे पकत्त्यात व्यवस्थित ते, असं जरा आपल्याला मऊ पाहिजे असं तरर जर कमी भाजायच आणि करकरीत पाहीजेल असल तर तर जास्त भाजायचं असं कर्पूस पणायच
आतमध्ये करकरीत होइसतोपर्यंत भाजायचं मग मंद ह्याच्यावर भाजले की जरासं हे हुणार हा
मऊ लागत्यात आणि ते गार झाल्यावर कसं ते आणीच मऊ लागत्यात म्हणजे गार झाले की
हा मग ते तसच कापून घ्यायच त्याच्यामधी काय घालंयचं नाही.
नाही नाही त्रिकोणी तेत आपण त्यात घात लेलच असतय त्यात मीठ तेन घालून त्या आपण तयार करतोयना मिश्रण त्यात काय डबल घालायचं नाही. त्यात शाबू बटाट मॅश केलेला ते मिक्सरला लावलेलं वाट चित आल जरासं तेन जिरं तुंम्या वाटन केलेलं? ते घालायचं, चावीनुसार मीठ घालायचं, आणि त्याचा गोळा तयार. करायचा,
एका ह्याच्यात आपन चार करू शकतोय काय?
चार करू शकतोय किंवा तीन तीन सहा सहा पण करू शकतो तोय हं.. आपल्याला पाहिजे तेवढं मो.. त पायजे नसलं तर, चार करू शकता. लहान पाहिजे असलं तर सहा करू शकता.. आपल्याला पाहिजे तसं त्येचा म्हंजे साईज करू शकतो आपन.
थोडं कशासोबत खायाच ते चटणी करायची,
दही, दही त खायचं दही सोबत खाल्लं ना. ते खूप छान लागत, दह्याच
हॅलो! हॅलो हॅलो